क.
हा आवाज येतोय काय?
होय तुम्हाला येतोय का? तुम्हाला येत
हॅलो हा आवाज जरा बारीक आहे लागलाय ह खरं तुमचा.
हा आता येतोय का? हम्म काय करताय चहा -चहा झाला का?
होय होय. झाला.
हम्म हम्म.
कोणतं प्रवास कोणत्या प्रवासाला गेला होता तुम्ही.
आम्ही ट्रिपला क गेलो होतो ह्याला सिंधुदुर्ग
हा हा.
पण साईटला हम्म.
हा.
आणखी एकदा गेलो होतोच त्यावेळी पाऊस नव्हता त्यावे काय देवदर्शना गेलो.
हा.
तिकडे ह्या साईड ला काळंबा वगैरे
कोणती कोणती ठिकाणं बघितला मग.
म मी भरपूर भरपूर बघितलीत मी तरी गणपतीपुळे रत्नागिरी.
हा हा.
ति मारलेश्वर राऊतवाडी धबधबा. हो खूप छान वाटत तिकडे जरा पाऊस जरा स होत त्या सुरू त्यावेळी त्यामुळे छान वाटतं ते.
हा हा.
फ्रेड गेलो होतो ना. हम्म छान आहे बघायला तुम्ही कधी गेला होता का त्यासा
नाही लहान असताना तिकडं गेलेले आता अलीकड नाही सिंधुदुर्ग वगैरे‌.
हा हा हा ते स पण गेलो पण पूर्ण आत्या जाऊ देत नाही तीकडे भर ती चालू होती आम्ही गेलो त्यावेळी अ
हा हा पावसामुळे जा पाठवलं नाहीत काय आत.
पाठवत नाहीत आणि ते भरती पण असेल समुद्राला तर त्यावेळी पण नाही पाठवत आात बोटिंगला.
पाठवत नाहीत काय हा हा म्हणजे माहित असलेलं बरं ते म्हणजे
हा त्यावेळी च आत.
पावसाळ्याच्या वेळेला जाऊन उपयोग नाहीत.
नाहीच नाही आणि त्या अमावस्याला वगैरे काहीतर असते ना भरती पौर्णिमेला काहीतर.
हा हा पौर्ण
त्यावेळी पण हा त्यामुळे मग ते त्यावेळी नाही पाठवत बघा मग ते इतर वेळी जायचं म्हणजे त्यांना पाठवतात जरा जाऊन देतात हातमध्ये किल्ला बघायला मिळत नाही ना मग. जाऊन मग तिथून परत यायला पाहिजे आमचं तसच झालं आवो.
उपयोगच होत नाही ना मग.
नुसतंच बाहेरून बघण्यात काय आर तर मग ते सिंधुदुर्गचामध्ये किल्ल्यावर जाऊन बघणं हे भारी वाटतंय ना?
होय तेच की.
हम्.
तेच आम्ही लहान असताना गेलो होतो ते आठवतेय आत्ता अलीकड नाही काय गे
नाही हा हा हा छान आहे बघायला तिकडं तिकडे काय काजू हेच की फेमस.
हो होय. होय तिकड स्वस्त असतय कोकण भाग. आणि काय काय मग बघितला गणपतीपुळे.
हो गणपतीपुळे तर राऊतवाडीच बा. मारलेश्वर.
हा हा राऊतवाडी धबधब्याला नेमकं म्हणजे कसाय.
धबधब म्हणजे पोत म्हणजे धबधबाच आहे मोठा. करता येथ. ता हल्ली जेवण वगैरे तिथे म्हणजे हंबायला ते जागा केली कोणतं पण त्यावेळी काय नव्हतं अशे पुलच पुलावरन जायचं हा.
हा हा.
केले असतील आता पण डारपार सुधरतील जाऊ. हम्म हल्ली काय नाहीच हल्ली मग ते देवदर्शनासाठी काळमा वगैरे इकडच हा मग काय फॅमिली सोबत फ्रेंड सोबत गेल की जरा असतय ते मग तिकडे आम्ही फ्रेंड सोबत गेलो होतो गोव्याला तारकर्ली बीच नाही का? तिकडे गेलो होतो ते बघितलाय?
हा हा नाही गोव्याचं पण आमचं काय झालेलं नाही अजून.
नाही हा हा कोकण साईड जास्त नाही वाटत गेला ह् ह. छान आहे पण तिकडे बघायला. तुम्ही कुठे गेला होता का? बोलल की होय. कुठे आहे काय चांगलं आहे ते मिळते हम्म.
हा मध्ये आम्ही म्हैसूर उटीला गेलो होतो.
हा हा हा तिकडे छान आहे साईटला गेलेच नाही ह कधी खरं.
हा तिकडं आम्ही गेलो होतो मग इकडचं नाही काय झालं अजून. म्हैसूरुटी पण खूप स्वच्छता एकदम बघण्यासारखं. म ग हे ग काय ते गुलाबाची बाग वगैरे आहे तिथं उद्यान वगैरे छान आहे तिथं असं.
होय.
आणि म्हैसूरला राजांचं असं राजवाडा. हा तिकडं. बेंगलोर आमचं ते राहिलच. हा. कारण खूप वेळ काढून जायला लागतय. तरी सु ता. जवळ होय जवळ जवळ म्हणजे. होय. अगदी जवळ होतं. पण ते फॅमिली तर जा हे ते. फॅमिली सहित गेलो होतो आम्ही.
हा हा हा.
त्यामुळे मग ते रजा वगैरे नव्हते ना. नंदाना वगैरे. वैगेरे. त्याच्यामुळे ते राहिल. नाहीत खूप छान आहे बघायला बेंगलुर सुद्धा म्हणे. हा तिकडचा. भाग एकदम स्वच्छ
तीकडच येतय का ते.
कोनतं.
हंपी हंपी म्हणतात. ते तिकडच येते का? मैसूर साईट ला काय. बदामी साईट ला. हा तेपण नाही मी बघितला तो.
होय. बदामी आमचं पण झालं. आणि हम्पी राहिलं.
जवळ जाऊन परत आलाय की म.
बदामी ते, आमची देवी असल्यामुळे, ते बघीतलं. आणि मग वस्ती केल्याशिवाय हंपी होत नाही म्हटले ना. म आमही एक दिवसाची ट्रिप केल्यामुळ ते बदामी तेवढं झालं. आणि हम्पी राहिलं.
हा हा हा हा.
मागच्या वर्षीच गेल होतो आम्ही.
होय. हा हा.
तिकडे पण ऊन भरपूर असतय खरं. बदामीला. आणि इकड म्हैसरुटीला एकदम थंड.
थंड.
त्या हॉटेलमध्ये पाणी सुद्धा आपल्याला प्यायला देताना. गरम देतात ते.
होय?
होय सुनमुनीत पाणी देतात. असं आपलं रेग्युलर पाणी देत नाहीत.
हा हा हा. म्हणजे जरा कोमट असतेय. हा हा हा.
इतकं गार असते. त्यामुळे तिथल्या लोकांना कदाचित सवय असेल ना.
सवय असेल हा. मग ते दुसऱ्या येणाऱ्यांना जरा त्रास होईल म्हणून देत असतील. मे बी. गार वातावरण
पाणी सोसतंय काही नाही. असं गरम टेम्परेचरवर करून ठेवत असणारे. काय तर ते आसणाराय अस.
हा हा होय. असणारे ठराविक त्यांचं ठरलेलंच असणारे. होय हा हा. मग इकडे आम्ही लास्ट एक दोन तीन वर्षापूर्वी मग शेगावला वगैरे गेलो होतो. शेगावला पण छान आहे. स्वच्छता आहे चांगली.
हो शेगावची पण किती स्वच्छता आहे ना. आम्ही पण दोन वर्षापूर्वी गेलो होतो. शेगावला वगैरे. शेगाव, अक्कलकोट, नांदेड.
हा हा.
असं के केलं तेव्हा.
फॅमिली सोबत.
फॅमिली सोबतच. आम्ही शक्यतो जातोय अस.
हम्म. चांगला आहे की मग खरं दरवर्षी जा झालं होतेय कुठले भाग बघायला असं.
दरवर्षी नाही असं होत. म्हणजे कस एकदा झालं की सलग होतय. एकदम चार चार चार वर्ष मग काय कुठ जाणच होत नाही. असं होत असं होतय. हा जातोय. हो
एक हजार जाऊया वगैरे. मग ते सगळ्यांचं होतेय तसं जाऊया.
हा तेच की. एकाला असं काढलं की मग जाऊया जाऊया असं करत ठरतेय मग
होय होय ठरते नाहीतर मग नाहीच. तू फ्रेंड सोबत पण वगैरे जात असाल असं.
नाही नाही फ्रेंडसोबत नाही शक्यतो नाही.
फॅमिली सोबत
फॅमिली सोबतच ते मुली वगैरे असतात बरोबर. ते बरोबर असं छान वाटतंय नाही.
छान वाटतय हा मुल मस्ती वगैरे तेवढंच त्यांना पण एन्जॉय होय होय होय. म बाकी
शे शेगावच वगैरे सगळं हे बघितला तुम्ही? अक्कलकोट वगैरे असं केला काय?
अक्कलकोट नाही बघण झालं. माझं तुम्ही बघितलंय का?
हा अक्कलकोट दोन तीन वेळा झाले. हा हा स्वामीसेवक.
हा तो असे वेगच ना त्यामुळेतोया. ह ह छान वाटत.
हा तेच कि होय तिकड छान वाटतंय.
पण आता कस फक्त स्वामीही समर. अक्कलकोटला जरा एवढे सुधारणा केलेले नाहीत शेगाव मध्ये कस? आहे ना तसं नाही आहे अजून तिथं. ते आता मंदिर वगैरे बांधून करून करणार आहेत आता सध्या चालू आहे. त्यांच तस करायचं नियोजन
नियोजन असेल मग करतील पण मे बी आता सगळीकडे व्हायला लागले.
होय सगळी इकडं. शेगावच तर तुम्ही बघितलं क नाही त्यांनी अगदी शांत बसा असं सांगायला सुद्धा पाठी ठेवल्यात. ते माणूस धरूनच राहिलेला असतोय की असं.
असतोय की होय नाही तिकड असतंय शांतता सगळी होय.
होय कोणच बोलत नाही तो शांत बसा म्हणणार. तो शांत बसा म्हणत नाही त पाठी घेऊनच दाख.
आता बसत त होय होय.
माणसा आपपच शांत राहून म्हणजे रांगेत दर्शन घेतात.
होय. घेतात घेतात होया.
हो.
माणसं पण सगळे सांगतात काय विचारलं तरी सगळं चांगलंय.
होय होय पत्ता वगरे विचारलं केलं सगळं सांगतात.
हो राहायला वगैरे पण सोय चांगले आहेत सगळे फक्त जरा लेट.
होय आम्ही मागा एकदा गेलो होतो तेव्हा राहिलो होतो. तेव्हा एवढं म्हणजे दहा पंधरा वर्षापूर्वी ना एवढं नव्हतं ना. अकलकोटचं एवढं प्रस्थ तेव्हा अगदी जवळून दर्शन झालेय बघा आमचं पहाटे. आरतीच्या वेळेला होय आणि त्याच्यानंतर. दोन वेळा गेलो तर दर्शनच व्यवस्थित झालं नाही इतकी गर्दी वाटल्या.
हा हा हा.
असं झाल नाही तर तेव्हा आम्ही वस्ती राहून सकाळी. आम्ही निवांत आरतीला गेलो तर आम्हाला अगदी व्यवस्थित झालं. दर्शन वगैरे.
हा जाऊन दर्शन व्यवस्थित झालं की मग काय वाटत नाही.
हा काय वाटत नाही ना ते मुकदर्शन ते पण ध. कलाटकलीत.
हा.
म इतकं लांब जाऊन असं वाटत की उपयोग झाला नाही असं दर्शन झालं नाही असं. पण वाटते ना.
चांगलं झालं ना मग छान वाटत येईपर्यंत मग मात्र असं भारी वाटत.
होय होय आणि आता कस स्वामींचं प्रस्त वाढलंय ना जास्त. खूप सेवेकी आहेत त्यांच खूप सेवाकावर. तितकं आणि प्रत्यय पण खूप आलाय त्यांचा.
मग काय होय आणि आता तर भक्त खूपच आहेत होय सगळ्यांना प्रचिती येते काही ना काहीतरी
आता महिन्याला जाणारे आहेत असे काही जण. महिन्या महिन्याला जातात एक -एक जण हो तुम्ही जाऊनया अक्कलकोट. कुठला आणि असं मंदिरात शांत वाटतय तिथं गेलं की एकदम
होय- होय जाणार की' तर कसं पावसाचं बघितलं ना जरा चालू आहे, जरा बंद, कसं सुरू आहे त्याच
होय -होय
हम्म त्यामुळे मग जायचं जरा बाहेर
आता काय दोन- तीन महिने काय होत नाही आता दिवाळी नंतरच आता अस कस सगळे सण वगैरे पण असतात ना त्यामुळे ट्रिप काय कुणाची होतच
सुरु झाले की सण हा घरातून बाहेर पडायच होत नाही
बाहेर पडायचं आता लागो. पट येतणार ना तर थांबले अधिक महिन्यामुळ. त्यामुळं लगेच सुरू होणार सगळं.
सुरू होते होय. असच मग झालेत पावसाचं कसं काय? ह
पावसाचं इकडं कमीच आहे पाऊस. आता सध्या हा मध्ये पडला खूप पाऊस.
हा.
हम् आता नाही एवढं.
पार्थ.
आता किती दिवसात ना आज जरा सुरू झालाय पाऊस.
आजच सुरू झालाय होय इकडे पण आहे सकाळपासून
हा- हा
उन्हच कडक.
हा तुम्ही शिरडून मधून बोलताय?
अ नाही -नाही कोल्हापूर आंबेवाडी.
तिकडून काय हां -हां
हा तुम्ही शिर्डूनमध्ये आहे काय?
आम्ही शिरडूनची आहे पण मी इस्लामपूर मध्ये आहे ना आता सध्या.
हा- हा- हा
हम्
बरं -बरं- बरं
तुम्ही नवीन जॉईंड केलाय काय आता?
अ नाही होत आलेत म्हणजे आता माझं संपत आलेय
हा -हा.
चालेल -तुम्ही करा परत.
हा- कर
हा
हा